हॅलो ये नाही बाई दोन झाल्यात बाई, एक आंजीला केलतो आणि एक त्या हीला केल टाकशिला सदल गिला
हा मला एक कर कि म्हणजे होतेय तीन
हा, हा आणि ते काय आणिक आणि केलं कनी पाच कॉल आणि करा म्हणत म्हण बाई ते
आणि कनई आता माझा हा लास्टचा कॉल आहे बघ आणि बघाय पाहिजे मग
हा आता हे झालं की नाही तू बघ तुला आणि पाच झाल ना?
बहुतेक ते ज्यामध्ये सांगितलेय की ग तीस कॉल करायचे आहेत म्हणून ते होय इन ट्रक सश्केनमध्ये सांगितय कि ते तवा वाचलेल ग मी होय
हम्म हेच करत बसायच काय दिवसभर? आणि ते पण आणि ते पण कनई साने हे कॉल आपण केलंय ते रेकॉर्ड होत्यात सगळं मग त्यांना आपण सबमिट करायचं
रेकॉर्ड होत्यात?
होय आपण त्यांना हेज ऍक्सेस दिलाय की मायक्रोफोनचा
अहो मला माहितच नाही
हा मग तिने ते व्हॅलिड आहे काय बघणार आणि मग त्याच्यावर पेमेंट करणार
असं आहे व्हय ते खरं आम्ही बोललोच नाही ग, एक आता मी काय केलोय सांग? पप्पांच्या फोनवर कार्या ॲप ओपन केलो दहा मिन ते तसच ठेवलो आता त्याना कळणार की ग मग
बोलली हा तिने पहिला बघणार काय, काय आपण बोललोय ते
हा हा आस हाय व्हय
पैसे द्याय तिने काय खुळी हायत व्हय शाणे आपण का उगाच काय तर टाईमपास करत बस पैसे देणार
कशाला काढल्यात मग असल जरा ते पहिलंच होतं ते आणि काय
ते आणि जरा बर हुतं बर होत कणी ते ते काय नव्हता विषय बोलायचं, वाचायचं तेवढच हुतं दोन हजार घेतले की बाई बघायचं आता अजून एमबीएचा रिझल्ट लागायचं
होय
तिचा तू दि दिल्यास काय एम बी एच बघ हा हा बघू बाई आता. तु काय डिकेटीला काय?
नाव पडतंय त्याच्यावर बघायचं मग हे करायचं तुम्ही?
आम्ही पण बघायचं नाही तर शेवटी डिकेटी हायच
हो होय
हम्म
हम्
त्यो राम्या काय करतोय राम्या बी असंच करतोय म्हण
हो हो स्वाती हिन सांगितली मला अन अंजली न रामाणूस पण तसंच करा
हा आणि मग मी मला मला आपण काल ही अक्षदा तसंच केली, फोन केली आणि मला म्हणली तू फक्त उचल. बोलू नकोस काही नकोस आणि दहा मिनिट झालं की माझं मी कट करतो, बरं बाई म्हणलं.
हं
तसंच केली तिन पण काल
काय तर काढत्या उगच
मला काय वाटत नाही साने हयाचे पैसे भेटत
भेटतील कणी होय कारण बोललोच नई तिथं काय काय हाय बाई कुठल्या विषयावर बोल
हा ते तर हा ते तर वाच आपल्यात वाटलेत कि आपण ते संस्कृत ती खाद्यपदार्थ तर आणि काय काय हाय बाई त्याच्यावर बोलायचाय
हम्म
मग आता इथनं पुढचं कॉल का नै त्यांच्यावर बोलायला पाहिजे.
होय होय
बघायचं आता मी शेेवटचा कॉल केला या काय येतयं बघणार मग हे करणार
बघ आता शेवटचा काॅल हाय मला मेसेज कर काय काय होतयं. पुन्हा कर म्हणतय का तुझा टास्क. तो कंप्लिट झाला म्हणून ये
हम्म बघत सांगतो की
टास्क कम्पलिट झाला असं यायला पाहिजे.
हा
इथं बसलोय आम्ही हाय बाई चपा ता करालोय बघ
हम्म हाय हाय बरी हाय.
हम्म ममी तेन हाइत काय बरी सगळी.
हायत हायत
हम्म
निकिताला लावलेलो कॉल फोन ती म्हणली कामात हाय बाई नंतर करतो
काय निक्की गं बाई निक्की लय कामाात सोड कुत्री अजून ही कधी फोन किली नाही बघ.
का अजून चालू केली नाय वाटत ग करायला तिनी
तीला लय काम असते सोड ग शेतातलं तेन काय करायचं आपल्यागत हाय व्हय दिली नाही ती काय सिईटी बिईटी काय ती थांबत होती सोड
हम्म
हो आम्ही देऊन बी काय तेच आहे सोड
हूं हूं तसच होय तसच कराय पाहिजे मयुरीच काय म बहिणीच लग्न झालं नव्हं, तुम्ही गेलता का नव्हता ग.
अगं बोलवलीच नाही आणि
अव्वा असं का केली
काय माहित बई बोलवलीच नाही आणि लग्नाला
तु न बोलवलेलीस की वाटतं दादा
मी सगळ्यांना बोलो कुत्र्या एक सुद्धा आली नाहीत बई मैरी तेवढ आलती बघ मी बोलवलेलो तू बोलव स साने येतो बग मला काय नई माझ्या मी तोरणाला बोलवतो तुला मी आणि आमच्या वहिणी येतो काय दोघीजन अग काल फोटो बघालतो त्या मग मला म्हणल्या की आम्ही ओळखतोय अगं बाई हीच हुत वय ची
ती पहिला हुती ना अकरा बारावी तिथं मुसळेमध्ये.
हाऊस
आणि हित पण ओळख झाली नंतरन हित ए सी मध्ये पण होती.
हा हा ह्या ए सी होत्या ह्या नंतर कळालं सोड मला आधी काय माहित नव्हतं.
माहित नव्हतं तुला आत्ता कळालं?
होय बाई मी कधी यांना बघाय नव्हतो बाई.
हम्म होती कि बाई मला भेटत होती, हम्म
आणि काय म निवांत
काय नाही ब निवांत
काय करतेस घरात बसून
काय नाही बघ निवांत टिव्ही बघत बसलेलो असतोय काय करायचं आता घरात तर
मी तर बघ खाणे पिणे लोळणे झोपणे एवढेच हाय आमचं तेवढंचाय
हम्म
काय करायचं आता दिवसभर घरातबी
किती मिनिटं राहीलं ग पाच मिनिटं झालं ब आता.
हम्म दहा मिनट
हम्म काय बोलायचं कळत नाही बाई
होय अगं आधी कॉलेजला हुतो कॉलेज मधलं काय तर बोलायचो बोलत हुता आता काय बोलाय च आण काय लग्नबी झालं नाय बघ जरा संसाराचं बोलावं म्हण
अगं बाई
ए वाय ही सगळं रेकॉर्ड होतय शाने आप कोण बोलतंय खरं
काय म्हणलं आता कळालं मला रेकॉर्ड होतंय ते.
होय ग ते पहिला चेक करतयं, व्हली म्हणजे उगच काय बी आपण आता बघेलच ना कसं कराल्यात आपल्यात
हो होय विशाखाने केलती का नाही मग फोन
विशी किलती
हम्म तर असेल म तिथून
ते हेज फॉर्म होय
हां हेजच की
टास्कसाठी न्हई असंच केलती फोन हम्म ते तीज्या मनात असलं तर करत्या फोन
हम्म
कुठं कोण फोन करत नाही एकटे सुद्धा ह्यांवत्यांव बडबडालती ते मोडूनस आलास
होय होय
विशीच्या मूडनुसार अस चांगल्या असतंय ती चांगली असत्या
होय अंजिला काय काल केलतीस होय कॉल
आंजिनं होय आंजी नि मी काल केल
हम्म काय म्हणालती
काय नाही, हेच की कुठे ऍडमिशन घेणार आहेस काय घेणार? भावाचं लग्न छान झालं, मी पण म्हणलो तुझ्या भावाचं लग्न छान झालं.
आज लावले न्हव स्टेटस ला एंगेजमेंट झाल
इंगेजमेंट होय बारकी हाय बघ खरं बारावी झाल्या आत्ता
होय सगळी तेच म्हणाल्यात अगं
त्यांच्या दादाच काय एज हाय
आठ्यानव्व चा आहे वाटतं तो
आठ्यानव्व चा हाय
फरक आहे त्यांच्यात
बापरे!
हम्म
आमच्या मम्मी आणि पप्पांच्यात दहा वर्षाचा हाय बघ फरक
आमच्यातून तसंच आहे नऊ दहा वर्षाचा फरक हाय.
होय आमच्या मम्मीच्या दहा वर्षाचा फरक हाय
हा हा
खरं आत्ताच्या जनरेशन नाही दहा लई वाट
होय लई वाट
कसं काय बर त्या चांगली हाय की ओ कवळी हाय अजून हम्म
हो अच्छा
खरं बारकीच की गं काय कळतंय. तुला एवढं सांगालोय, होय गेल्या गुजरातला बाई मी तर आजबच ते पुरगी लगेच गेली पण
अता तर काय तिथं पण काय काम नसणार अगं तिला.
काय कवळे काय काम असणार सोड काय ह्या दोघांचं जेवण वगैरे तेवढंच
ते पण ते कोण येत्या म्हण ती बाई करत्या म्हण जेवण
अयो म काय भारीच की गं! नुसतं दिवसभर काय करायचं मग घरात बसून.
काय तर आग मग लावतील मग तिला पण तिथं कायतर ग
होय तिला पण लावती आता घरात बसून तर काय करायचं हाय इथं आम्हाला इथं काय सुधरना झालंय, आता घरात आणि वाटलंय थोडे जण तीला काय अस झालंय. छान आहे खरं
रेंज गेली वाटत रेंज वर हाय वाटत ह्य
आवाज अडकालाय गं मधी मधी
तुझं यायलंय मला व्यवस्थित, माझं ईना झालय वाटत तुला.
हम्म
बघ बाई काय होतंय ते दहा मिनिट बोल आणि नंतर आणि कर म्हणलं तर मग आणि करत बस मग
होय
त्या अक्षता सदलगेला ला एक कर की तिचं पण हाय बघ
नाही बाई मण नंबर नाही माझ्याकड, झाले गं माझे हे पाच हा शेवटचा. कॉल हाय माझा
मलाच केलियास होय शेवटला
होय शेवटला तुलाच केलोय
मी पण करतो काय साने तुला कॉल नंतर. करतो आता काय आवरायलो आम्ही जरा?
तेव्हा मग साधा कॉल करून सांग मग नंतर ऑन येतो.
हा हा चालतंय किती मिनिटं झाली ग?
आठ नऊ मिनिटं झालेत.
हम्म आणि एक मिनटं कुणाला पेमेंट आलंय का नाही अजून
लगेच कसं इल्?
एका टास्कच पूर्ण मिळणार. म
व्हय
मला ते व्हलिडच माझ व्हय एक अ दोन हजार पंधरा समथिंग काय तर हाय बघ हम्म हम्म हम्
तेवढंच आलय
फुगायल्यात काय?
त
तेवढंच आता हेच बघू किती होतय?
हम्म
एक एका कॉलला काय तर ऐशी रुपये हायत बघ त्या इनट्रक्शन मंधे वाचल होय मला काय वाटत नाही असल फालत तुला देतील
हम्म तेच म्हणालोय आपण बोललोच नाही ना जास्त
हम्म बोल तर येणार
चालतय ठेऊ दहा मिनटं झालं हा.
मर
सांगतो.